आवाज येतोय.
हॅलो ऐकू येते का?
हा बोला की ऐकू येत.
हा!
बोल हा नाही बघा आता थोड्या वेनें करायचा चहा तुमचा
माझा पण अून थोड्या व्यायानें करायचा बघा
ह मॅडमांनी टास्क पूर्ण कराय लावलाय त्यामुळ त्यात जास्त आपण त्याच्याकडेच हे कराव लागलोय
घरच्या ह घर घरात कामामध्ये लक्ष लाणार आहे
होय तसर म्यालागळे
मुलं वगैरे झोपल्या काय त्याय लागले
नाही नाही जागी आहे ती खेळायला लागल्या
हा हा
बाकी आणि काय
आणि त्यांनी बघा टास्कच कं्प्लीट करायचं चालू आहे सगळ्यांशी कॉल वगैरे ्रेंड ट् करते
टाइम वेस्ट न घालवता फक्त त्याच्याच रुटीन मध्ये आपण लागलोय
होय
पटपट पटपट होऊ द हे एवढंच बाकी अजून
हा अजून काही नाही आमच्या घरात जरा दंगा चालू आहे जास्त
हा हा माझ्या घरात पण तेच चालले
जितका प्रयत्न करेल वाॉस नको तितका जास्त वाॉईस येतोय
टर्म्स अनड कंडिशन पण आहेत नाही टास्क साठी
हो आहेच
हम्म बाकी बाळ झोपले
हाय बा बसले ते पण खेळत बघर बसले मला
हा हा त्याच नाव वगैरे ठेवलंय काय नाव ठेवलं नसणार अजून
आ नाही नाव ठेवलं चालू आहे एक पण नाव आवड ना
हम्म ते सुरुवातीला दोन तीन महिने नुसत आपण त्याच्यातच असतोय काय नाव ठेवायचं सगळ्यां ेक्षा युनिक असाव त्याचा मिनिंग फुल काहीतरी चांगला असावा आई बाबाांना हम्म आणि आता तरी काय ट्रेंडिंग झालंय ते आई बाबा गावाशी निगडीत असावा
होय होय तसच ते
आईचा एक अक्षर वडिलांचा एक अक्षर त्यातलं एक छोटस नाव तयार व्हावं आणि ते आपण ठेवावं
हम्
भवा युन मुलं
आमचा तर एक महिना झाला बघा आम्ही नाव बघितते अजून पण नाव आ ण आवड ना नाव भेटे नाच सगळे जे नाव येईल ते नाहीस म्हणतात स म्हणतात अजून काय ते चग अजून काय ते चांगलं असंच चालल
हम् मिनिंगफुल पण बघायला पाहिजे ना फक्त तर चांगलं चांगलं म्हणून पण चालणार नाही त्याचा अर्थ पण चांगला व्हायला पाहिजे
हो
मगच बवणं चांगलं निघून काय उपयोग आहे आर्थ चुकीचा निघत असला तर मग त्याला भविष्यात प्र म्हणार
होय होय म्हणतात ना कि नावाच्या अर्थावरून त्याच वाप
हम्म हा आयुष्य ठरत असते.
हो.
त्याच्या लाईफ म्हणजे त्याचा उद्धार कसा होणार आणि त्याचा नाश कसा होणार ते पण नावावर. करत असते. त्यामुळं नाव हे व्यवस्थित मिनिंगफुल चांगल्या अर्थाान असावं.
हो.
आणि ठीक आहे ना म्हणजे लो आधीच्या लोकांनी केलेल्या ह रूढी परं. पच चांगलंच म्हणजे हे असायला पाहिजे का सांगा. म्हणजे. का फॅशनेबल असावं किंवा काय असं म्हणून. पण आधीच्या लोकांनी केलेलं पण काहीतरी त्याला पण काहीत अर्थ असणार म्हणून ती लोक आपल्याला सांगत असतात.
आधीच्या परंपरा ज्या त्या प्रत्येक परंपरा माझ काही ना काहीतरी अर्थ असतो. प्रक परंपरा माग अस. शारीरिक आरोग्याबद्दल काही ना काही ते अर्थ असतात आपण म्हणतगर आहेत पण त्या त्याच्या मागे काहीतरी आरोग्य
कायतरी ते सुरुवातीच म्हणतात कि ते आजीबाईंचा बटवा. टाईप मध्ये आता बघा की आपण कितीतरी गोळ्या खाणार. पण घरगुती प्रथम उपचारावरच आपल्याला. फारसा असा आराम मिळतोय.
होय.
आजीनं सांगितलं दाट दुखा लागली खा लाव गा लवंगा पकडून बस दाट दुखायची थांबली. डोकं दुखायला लागलं आजीनं सांगितलं जिबेवर मी ठेव डोकं दुखायचं थांबलं गोळ्या खाऊनच किडनॅप फील करण्या पेक्षा अस साध उपाय केल्यानंतर पण होतय ना त्यामुळे आधीचे लोक जे सांगत असतात ते बऱ्यापैकी. बरोबरच असते.
प प्रत्येक गोष्टीला गोळ्या खाऊन आपण आजार बरा करून घेतो ना. पण आधीच्या काही तसं ग. गोळ्या वगैरे औषध वगैरे काही नसायचं पण त्यावेेळेला घरगुती उपाय जास्त केले जात हो ते. त्यामुळे त्या उपायांचा आपल्या शरीरावर काही इफेक्ट पडत नव्हता.
इफेक्ट पण.
' ' तर हा साईड इफेक्ट होत
साइडशन वगैरे काय नाही आता गोळी एक्सपायर झाली तर किती. ती रिॲक्शन येतात.
हो हो आणि त्या गोळ्यामुळे आपल्या शरीरात किती काहीतरी बदल करतात. एकेकांना गोळ्या खाल्यामुळ गाल वगैरे अस.
ह म्हणजे ज्यांना गोळी सूट होत नाही त्यांच्या चेहऱ्यावर सूज ये.
सुझ वगैरे द्या होय होय. आणि त्या गोळ्यांचा जरी ओव्हडो झाला तरी तरी आपल्याला तो त्रास होतो एकेकांना बीपी कमी होते अशक्तपणा येतो.
आणि जे वेल एज्युकेटेड आहेत त्यास त्या गोळ त्यांनीच ते गोळ्या म्हणजे. अं तपासून बाबा एक्सपायरी वैगेरे नाही आहेत ना अस चेक करून घेतात पण जे वेलए. मेडीकल वाल लई त्याच्यावरच विश्वास ठेवून घेतात मग त्यांना ह्या सगळ्या. मग रोगांना सामोरं जावं लागते मुळ आधीची लोक. त जे सांगत असतात ते थोडफार ऐकण आणि त्यांच्या ऐकण्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासारख वागण हे पण महत्त्वाचय.
होय
आपली आताची भाषा काय तुला काय समजतय तू शांत बस. तुझ्या वेळेला हे नव्हत.
होय आपण अस बोलतो होय.
हं नकळत बोलून जातोय पण त्यांच्या विचारात आणि आपल्या विचारात ते म्हणतात की त्यांनी बघितल्यात आपल्या पीकात ते काय खोट त्यांच्या वागण्यातूनच ते लगत येत असतय हम्म
आणि आधीच्या काळातलं जेवण पण फार असं पोष्टिक होत होय होय.
पौष्टिक म्हणजे खाणार ते मी ताक कण्याच कण्याच खाणार पण अजून स्ट्रेंथ कशीये अजून सुद्धा ते काम करू शकत्यात आपण आत्ता
तयार होत होत हा बोला
आपण आत्ता जे खातोय ना त्याजान लगेच दोन दिवस आपल्या खाण्यात बदल झाला की आपल्या पायात गोळे अशक्तपणा एकतरी ओ आर एस तरी आपल्याला पाहिजे. नाही तरी इलेक्ट्रो पावडर तरी आपल्याला द्या.
द्याव लागतं होय.
आधीच्या लोकांची स्ट्रेंथ कशी आहे अजून त्या स्ट्रेंथला सलामय.
अजून त त्यांच्या पुढे आपुणच काहीतरी असं म्हातारा असल्यासारखं वाटतं पण तेनी अजून पण तरण्या ताट्या असल्यासारखय.
हा त्यानी म्हणजे आणि आधीच्या लोकांचं म्हणजे अं स्त्रिया ज्या होत्या त्यांच्या प्रसुती पण किती व्हायच्या. आत्ताच्या बायकांच कसय बघितलसा. एवढ्या एवढ्या मुलांना जन हम्म हम्म एवढ्या मुलांना जन्म देऊन आणि परत त्यांच्या चेहऱ्यावर किती तजेलदारपणा असतोय.
होय होय. धडधाकट असत्यात पहिल्यासारख धडधाकट असतत्यात. आणि आपल्या पहिल्या डिलवरितन आपण पुन्हा आकसून जाऊ होय.
होय होय. आपल्याला आणि त्यांनी म्हणून दाखवतात की काय कसली ही जवानी पण त्यांची स्ट्रेंथ अजून कसली असत्या.
होय.
आणि त्यांच्या म्हणजे जेवण बनवण्याच्या पण पद्धती लय वेगळ्या हा आता आपण चाट मसाला मॅगी मसाल्याशिवाय भाजी बनवत नाही पण तेवढंच त्यांचं खोबरं चेचून जिरं चेचून घातलं की त्या जेवणाला चव किती आहे बघा.
होय होय.
जरा मन लावून त्यांनी स्वयपाक आल्या कि तुम्ही सरका आम्ही करतो आता माझ्या आजी सासूवरन मी सांगतोय माझ्या घरी अजून सुद्धा माझ्या आजीसासू हे करतात अ कारल्याची भाजी करतात. तुम्ही खाताना म्हणणार ही दोडकाय की काय कारल्याच चव सुद्धा लागणार नाही म्हणजे हे कारल्याच कडूपणा सुद्धा येणार नाही. इतकं छान आणि इतकं म्हणजे मन लावून त्यांनी करतात.
आपण कुठं तेल घातलं, कुट तिखटमीठ घातलं, गडबडीने आवरलं चला सिरियल बघायला. अस आपलं
होय आम्ही जेवण करणार
हो हम्म वयोवृद्ध माणसं रीलस बघत आपण स्वयंपाक करणार
आपल्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे सगळीकडूनच सगळीकडूनच फरक आहे आणि त्या फरक मध्येच क नाही आपण माग पडलोय
रबण प्लीज
हा मेमरी किती शार्प असते आधीच सगळं सांगतात तिने
मग त
मुलांचं शिक्षण काय झालंय कुठल्या शाळेत झाले
सगळं सगळं किती मुलं होती कितव्या काळात आम्ही घर बांधलं कसा आम्ही संसार केला सगळ्या पद्धतीने सांगतात आणि शिक्षण शून्य हा
होय
शिक्षण मात्र शून्य पण आपलं तस नाही आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन काही बॅलिस्टर डिग्री जरी असली तरी शून्य आहे त्यांच्या समोर
होय ते तर आहेच
हम्म त्यामुळं बाळाचं नाव तुम्ही शोधा शोधा पण कसा आहे अ म्हणजे युनिक शोधा पण त्याचा अर्थ चांगला असावा आणि मोठ्यांना विचारून ठरवा फक्त आपणच निर्णय घेतलं हा
मोठ्यांना विचारून कायतो डिसिजन घ्या, हा ऐकू येतय.
होय होय हा हा
दहा मिनिट झाली आणि करते गेल तुम्हाला पण हा
ओके ओके हा